हॅलो
हा आवाज येतय काय?
येतोय येतोय माझा येते ना. हॅलो हा काय नाही. आवरलं सगळं मुलाला शाळेतून घेऊन तेन आले,
हा.
तू काय करायलास?
काय नाही निव्हात बसलय म्हणून कॉल केला, चहा, नाही अजून आत्ता घेणार, तू?
हो मी पण घेणार आहे थोड्या वेळाने,
हम्म हम्म.
आणि काय?
काय नाही बग निवांत.
होय तुमच्या इकडं आता गण
असतात की मस्त असते आमच्याकडं आपलं म्हणजे कस तयार करायच विचारायला ना
हा म्हणजे गौरीला म्हणजे आता आमच्या इकडे जरा पद्धत वेगळ आहे पहि तुमच्या इकडेची सांग मग. परत सांग तु तुमच्या तुमची बद्दल सांग की म्हणजे गौरीच कसं कसं काय काय असतं असं असं जाव सगळं असं हॅलो!
ते धाळ ते असतात ना हा
हा धाळ ती कळशीत कळशीतल्या गर सांगलस काय त्या कळशीतल्या हुब्या गौरीच हॅलो!
ला हा.
हॅलो!
सुरुवात सागळं
काय म्हटलीस?
सुरुवात सांगालागलोय ग. हम्म मग ते ढहाळ घेऊन येतय मग ते. पण आत घेतोय अ पद पिस वगैरे बांधून देन किंवा कळशी न पण घेतात काही जण आणि मग ते स्टँड असते का नाही. त्याला ते लावायचं आतन ते ढाळच बांधायचं आणि. त्याला मुकुट घालायचा हम्म. मुकुट घ एकेकांच्या घरात पूर्ण म्हणजे हातासकट मुकुट असते. काहींचा अर्धाच असतय तो फक्त मान.
हा.
मग ते मस्त नाही ते त्यात हे करतात हात हे ज. ए आपलं मऊ मऊ काय असतं ते स्पंजेस सारखं.
स्पंज हा.
ते हा तेजस.
हा.
ती व नसत्या काय मऊ मऊ असं म्हणजे अ स्पंज सारखं आपल्या सोफ्याच्या हा मग ते तस लावत्या त्या स्टँडला मग तिला साडी नेसवत. गौरीला या दिवशी.
हम्म हा.
दिवशी संध्याकाळी एकच बस असते ना तल्याकड मग त्या दिवशी. ती अ संध्याकाळी नेसो त्यात अ सगळ्या आम्ही काकी आहेत त्यास्नी दागिनं वगैरे घालतोय गजरा गैरे मग दुसऱ्या अ काय जन काही जन बलत नाही साडी तसंच त्या आणि त्या दिवशी संध्याकाळी मग तेची ती ओटी तेन भरत्यात काय म्हणते वंसा काय ते पुसत्यात.
ह काय काय असतय ते सुपात क म्हणजे काकडी ती मोठी असत्या ती आणि काय? काय करतात. हम ओट्यात तिज्या भरत्यात ओटी आणि त्या दिवशी आम म्हणजे गणपती जाणार असत्यात ना त्या दिवशी अ दुसऱ्या दिवशी. मग त्या दिवशी रात्री अंगात येत्या आणि मग ते अस, अ हळद कुंकू आपल्याकडे भरून ठेवतेात आमच्याकड. पूर्ण अस वाटीत. कारण ते रात्री बारा वाजता येऊन जात असत्या.
मग ते होतेय मग म्हणजे, अस ठस उठलेले असतात काय? उठलेले असत्यात.
होय
अरे बापरे! होय.
ह त्यासाठी तर अस पूर्ण प्लेन
म्हणजे
रात रात्री अ अकरा पर आता गणपती जाणार आहेत कि नाही म्हणजे आता गवर आले हा आज ज्या दिवशी आता गवर आणली त्या दिवशी म्हणजे आपल्याकडे कस होतय एक एकदा दोन दिवस गवर राहत्या. किंवा एकच दिवस असत्या. मग ज्या दिवशी गवर येत्या की नाही, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच शंकरोबा येणार असल तर त्या दिवशी ठेवायचा. आणि ते गवर आल्यानंतर दुसरा दिवस सोडून तिसरा दिवशी येणार असेल तर त्या दुसऱ्या दिवस आहे की नाही संध्याकाळी ठेवायच. म्हणजे परवा दीशी
ह
आमच्याकडे शंकरोबा नसतोय. तुमच्या इथे असतोय का शंकरोबा.
असत की, त्या हेच्या दिवशी गवर आल्या नंतर दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी येतोय‌. म्हणजे ज्या दिवशी गणपती जाणार ना लास्ट दिवशी त्याच्या आदल्या दिवशी.
हा हा हा होय
नावा भरत्यात अस म्हणतात बघ. नावा भरायचाय.
हा हा हा ते असल नाही असतय आमच्यात. म्हणजे ते आता म्हणलीच ना तू हा
हा तस असत आमच्याकड. नदीवर जातात पोरी. म्हणजे ती चाप्याची वगैरे पान ती सगळे पान असतात ना परत ते शंकरुबाच पान हे पांढरे फुल फुल असतात बघ त्याला.
होय होय असे तर म्हणते हा
हम ती तेी पान ती सगळे नदीच्या पाहण्यात त्या धुवन आणायची इथलंच ते आपल्या पाणी घ्यायचं कळशीित नाही तर कशातत तर तांब्यात त्यातन घेऊन यायचं आणि मग ते पण आप होेतय ते पण कसंच आत घ्यायचं आणि गौरीच्या साईड ला ठेवायचं मग कायण पुूजत्यात म्हणजे आता फक्त पोजून ठेवतात अस कळशी वगैरे आणि काहीजण त्याला पण आपण गौरीचा कस साचा असतोय त त शंकर बाला पण तसं करतात आमच्या इकडं आमच्या इकड लय बघायला असते त्या दिवशी म्हणजे गणपती जाणार असते त जे आदल्या दिवशी इकडे झोपत असते ठी का
हा हा हा आदल्या विषय होय
त्या अस ते मस्त असते बघायला सगळं खेळ असतात पुरी इथ म्हणजे काळमाडीची म्हणणं ती धरणग्रस्त म्हणतात माहिती आहे तुला
नाही ग म्हणजे धरणग्रस्त म्हणजे
म्हणजे आता धरण बांधायसाठी ज्या लोकांना म्हणजे त्यांची त्या जाग घेतली अ जागा दिल्यात त्यांनी मग ते आमच्या गावात येऊन राहिलं आमच्या गावात त्यांना जागा दिली मग त्यांना धर्मग्रस्त कोणत् मग त्यांच्याकड ती कस त्यांच हा कोकण टाईप येत नाही म्हणजे कोकणाकडचा त्यांचा भाग मग त्यामुळे त्यां इकडे ल पद्धती असतात गणपतीला
म्हणजे सगळं खेळायचं खेळते सगळं
होय म्हणजे आता गणपती हम् समज चा गणपती पुढच्या महिन्यात येणार आहे चौदा पंधरा ला आधी पंधरा वीस दिवस खेळतात त्या बायका व ग एवढं हम्म आणि त्या दिवशी तर पूर्ण रात्रभर खेेत असतात कारण ते ग गौरी अंगात येत असत ना त्यावेळी तिला म्हणजे असं खेळू द्यायच असते त्या दिवशी त्याला झोपू द्यायचं नाही असं म्हणजे दमू द्यायचं नसते अससं करले भई सगळ पूर्ण दोन गल्ली आहे त्यांची पूर्ण दोन गलीच्या बायका असतात
हा प्रत्येकाच्या घरामध्ये असते ते
नाही नाही एकच घर म्हणजे प्रत्येकाच्या घरात ग असतोय एक घर येत त्या अंगात य त्या आजीचं तिच्या घरात सगळी आधीपासून त्यांच्या घरात होय
हां हा
आणि आता म्हणजे तिचा नवऱ्या वारलाय न मग आता मागच्या वेळी असं चाललेलं की मग ते आता अ अ नवरा नाही मग हळदी कुंकू लावायचे असतंय ना मग ते असं विषय चालू होता की कुणाला द्यायच गौरी म
हम्म हम हम्म
म्हणजे ते अजोरीला ही काय म्हटली माझ्या हातात नसत्या काय बोलल ते बलािंजेर वाटे आम्ही उठून आलो, आणि ते कधी म्हण आता रात्रभर णी खेळून खेळून हा खेळून, खेळून बाराला तर आली तर आली नाहीतर मग पहाटे म्हणजे बारा एक ला दीड ला अस अ अंगात खेळायच अस ना हम्म
हम्म
तुसऱ्या बायक पण
भरपूर खेळतात
खेळ आणि
हां
भरपूर खेळतात आणि मण त्याला ऐकून ते आवाज आणि ते हेवीत असणार ग
हा होय होय ते गाणी त्यां लावतात ना गौरीची त्यामुल ते हे होते
होय तेवढंच खरं ते प पाच दिवस होय ती गाणी म्हणून ते कंटिन्यू म्हणजे चालू ठेवायच असते
हा मग ते म्हणजे त्यांच्या अंगातलं म्हणजे आणि मग ते भंडारा त्यांनी लावल्यावर मग ते जातय ना ते असं गौरी म्हणजे त्यांच्या अंगातून जाते ना
नाही त्यां हच कस आहे बाकीच्याच जातय पण हे आजी कसे आहेत आता म्हणजे आ च्या रात्री बारा वाजता तेंगात आल्या समज मग काळेपर्यंत जोपर्यंत गणपती जाऊन नदीत जात नाही तोपर्यंत तिच्या अंगातला जात नाही आणि ती ती शेवटला हं सोडल्यावर मग ती कधी जाऊन शेवटचे आंघोळ करते आणि त्यावेळी तिज्या अंगाला जात ते तो तो पर्यंत खेळत रात्रभर खेळून म्हणजे पहाट ठे घेळून परत हं हा तोपर्यंत शेवटचं म्हणजे हो होय मस्त असते आणि शेवटच्या दिवशी असं म्हणजे आम्ही लास्टला सोडतोय का हम्म बोल की?
मय ठेव का बाय
हम्म बरं बर